हॅलो.
हा लागला.
येतोय का आवाज?
हो येतं येते तुम्हाला येतं.
हा येतोय.
हा चालेल आज काय भाजी केली मंग?
आज बनवलेली गवारी.
लाकडं तोडून ठेवली.
हा त्याच्याशिवाय काहीच नाही ना बाजारात घ्यायला. म्हणजे सगळं महागच आहे दोन तीनच वेस्तू असतीलल बघा.
हम्म हम. आता कस्या पावसाच्या भाज्या कमीच येतात कारण आता उगवायला.. झाली ना
हो आता वयस उगवलं म्हणजे जरा स्वस्त वगैरे होत ना.
हम्म. तर आता आम्ही काल आमच्या शेजारचे आता येतात त्यांनी... सराट्याची भाजी दिली आम्ही सराटा म्हणजे... गोखरू म्हणतात त्याला ते असं जमिनीवर... वेल आणि पिवळी फुलं हरभराची भाजी सारखीच लागते. तर खूप मस्त सराटा म्हणतात त्याला तर ह्या दिवसातच मिळते ती.
हा.
पावसाळा असं पुणे सोलापूर साईडला मिळते ते शेतामध्ये आणि... कोकण साईड ला जे फेमस रोट्याची भाजी... तिथे इकडे सगळ्या रस्त्यावर उगवलेले असते तर कोणाला माहीतच नाही की भाजी करून खातात म्हणून...
आ मला पण पहिल्यांदा तुम्ही नाव घेतलं समजलंच नाही.
सराटा म्हणजे असा छोटा काटा असतो षटकोणी आकाराचा.
हां हा.
च तुम्हाला वाटलं ती फोटो पाठल खूप सुंदर.. कुठे दिसते तुम्हाला तर नक्की खा.
कशी बनवायची?
अ मुगाची डाळ नाही तर चण्याची डाळ भिजत घालून त्याच्यामध्ये. असंच आपल्या मिरची लसूण टाकायच फक्त जिरी पावडर नाही टाकायची.
हा का.
मिरची फोडली आणि त्याच्या भाजीं ते डाळ टाकून... मीठ टाकून हे करायचं शिजवून घ्यायची. लगेच शिजते ती झाकण ठेवल का.
हम्म हम्म मिरची घालायची का चटणी नाही घालायची.
अरची जे आपल्याला आवडेल ते
त्याला नीट वगैरे करायला लागत असेल ना.
हा ते त्याची पानं पानं खडून काढायची कोळी कोळी. पाठवेल मी तुम्हाला व्हिडिओ पण पाठवेल.
अ आपल्या तांदळाची भाजी असती तशा टाईपमध्ये.
हा हा हा सेम सेम सेम काही फरक नाही फक्त आपण तांदुळाच्या भाजीत हे नाही टाकत दाळ नाही टाकत अशीच ना. हा ती तर अक्षरशः एका मिनिटात शिजवून येते तांदुळची भाजी तर.
हो आमच्याकडे भरपूर अस आता बघा ह्या दिसात ना भरपूर राहनत नाही भेटते तांदळाची भाजी
भरपूर भरपूर आणि आता कडई पण यायला सुरुवात होईल बाजारात.
हो आता सगळ्या भाज्याच इथं ना पूढ. पण काय माहिती यंदा काय होतय पाऊसात आता चार दिवस पडला पण आता उघडलाय पूर्णपणे.
आता चांगलं ऊन पडला अस तर
हो तर राव म सगळे पिकं वगैरे लावलेली म्हणजे कडधान्य वगैरे लावलंय ना आता पक्षीच खाणार ना सगळं नाही तर कोणतरी च जळून जाण हा. म्हणजे एवढा पण नको देऊ देताना पण भरपूर देत एवढा पण नको आणि कमी पण नको थांबून थांबून तरी पडाय पाहिजे शेतकऱ्यांसाठी तरी नाहीतर शेतकऱ्यांच खूप अवघड होईल.
हो ना त्यांच्यासाठी आवश्यक आहेच. आणि त्यांनी नाही पिकवलं तर आपण काय खाणार.
हा.
पुण्या मुंबईला तर भरपूर होता आता मी सध्या गावालाच आलेली आहे.
हा ना.
जेव्हा पोरगा म्हणला मी सांगितल्या शिवाय नको येऊ आई अ मध्येच अडकशीन कुठेतरी.
हो.
तर आज फोन केला तर मुला आच्याकडे ऊन पडले. काही प्रॉब्लेम नाही आता कधी पण येऊ शकते.
भरपूर पाऊस आहे येन्ना. म्हणजे चार दिवसात एवढा पाऊस झाला नाही की सगळीकडे पाणी पाणीच केलंय.
आणि इतके दिवस आला नाही ना आला तर आला की सगळं सगळ्यांची चारांपच करून टाकली. आता उघडलय आणि आता ते हे सुरू होईल वारी
वारे हो मगशी सुटलेलं मला वाटलं पाऊस झाला म्हणून मी उ ढुन बघते तर वारा सुटलाय. अरे यार म्हंटलं ते पाऊस पडलेलं बरं ब अार अजिबात नको माहितय का झाड वगैरे पडतात ना.
आणि ते कसं वाऱ्याने ढग पण पळून जातात पुढे मग.
हो. वाऱ्याची भीती पण वाटते मध्यंतरी एक उन्हाळी पाऊस पडला बघा किती वार न पाऊस होता ना त्यात किती झाडं पडली बघितलं ना.
पुण्यातली पण कुठली तरीग पडलेली. आता ह्या पावसात पुण्यामध्ये कुठली तरी एक बिल्डिंग पडली काय आता हो चार दिवसापूर्वी बघु वाटत नाही टीव्हीला
नाही मी तर त्यावेळी म्हणजे आता टी. व्ही नाही ना आमच्यात मग आम्ही इकडे सिटीत राहतो ना सातारमध्ये मग आमच्या टी. व्ही नाही मग मोबाईलवर असं न्यूज वगैरे येतात ना मग ते असं बघाय गेल ना कसतरीच होत तर एखादा गोष्ट नको वाटत मग मी म मोबाईलच बघायचा कमी केला की बाबा तेच तेच व्हिडिओ येणार. त्यापेक्षा नकोच बघायला कारण भीती बस ते ना मनात की बाबा तेच तेच. आणि कुठली कुठली गोष्ट सांगूनी होत नाही ना.
हम्म पण आपण सतर्क राहायचं तशी वेळ आलीच आणी बानी ची तर जास्त पाऊस झाला किंवा काही झालं तर म्हणजे आपल्या आजूबाजूला झाड असतील त्या फांद्या छाटाच्या नीटनीटक म्हणजे आपलंच नाही लोकांचं पण निरीक्षण करायचं त्यांना सांगायचं बाबा तर दुसऱ्याच घर उखडावयाच ना आपल्याला त्रास नको त्याचा
आम्ही त्यासाठी तर जास्त मोठी बिल्डिंगमध्ये घेतलीच नाही रूम दोन मजले आहेत त्यातच घेतलीय का तर आताच्या जुन्या बिन्या बिल्डिंग आहेत त्याच सांगता येत नाही ना
नाही नाही हो ना इकडं तर मुंबईला तर किती किती माळ्याच्या बनवतील काय सांगता येत नाही ना
हो
कारण त्यो आपला पुलाचा त्यो नाही का नवीन रस्ता बनवलाय त्योच एक गळतोय तर मुंबईच्या बिल्डंगचं काय सांगावं
काय सांगावं मग
हम्म
नवीन रस्ता आता जो हायवे बनवलेत ना ते सुद्धा उकलत्यात म्हणजे रस स्ताचीसुद्धा गॅरंटी नाही आज
काहीच नाही रस्त्यांची नाही कारण हे भ्रष्ट आहे ना सरकार सगळं सरकारवर नाही बोलायचं मला सरकार मधली माणसं
आज म्हणजे आपण मेन हे करायला पाहिजे माणसांनी माणसांनी जर सगळं व्यवस्थित केलं ना सगळं व्यवस्थित होईल बघा
व्यवस्थित होतय
आता जास्त प्रमाणात गाड्या झाल्यात्या जास्त प्रमाणात लोकसंख्या झाल्या ते प्रमाण जास्त वाढत हो सरकारन तरी काय म्हणून करावं ना?
काय म्हणणार बरं जरी लोकसंख्या कमी करायची म्हटल तर म्हणतील आम्हाला एक एकच आहे पहिल्यासारखे कुठ आहेत आम्हाला पोर एक म्हणलं तरी किती होतय एकाच घरामध्ये पाच भावांची म्हणा तीन भावांची म्हणा वाढतच जातील ना
वाढ होते पहिलं कस एवढी म्हणजे वाहनांची संख्या एवढी नव्हतेच त्यामुळं कसं सगळं व्यवस्थित चाललेलं
होय
हे कधी प्रॉब्लेम आले का आजपर्यंत हा ना
लोकसंख्या वाढली का गाड्या वाढल्या गाड्या वाढल्या का रस्ते वाढले लोक वाढली का पाणी जास्त लागतय खायला जास्त लागतय सगळंच लागतय जास्त कोणाला सांगाव आपून की बाबा पोरांना जन्म नका घाललू म्हणून तुम्ही काय केलं सांगणार आहे तरी हल्ली अ हल्लीची पोरपोरी नाही म्हणतात नक बाबा कोणत्या ल अकरामळ्यांची का शाळां कॉलेजी करत बसणार आम्ही तुम
आता जास्त कोण नाही पहिल्या काळात कसे जास्त होत होते आता नाही एकावच बाास तात बघल ते ए कावच
हो हो
जास्त नाही हा ते म्हणतात आम्ही त्यांना आता एवढी महागाईच झाली ना त्यामुळं त्यांना पण पर्याय नाही ना?
होना
सगळ महाग झाले आहे भाजीपाला म्हणा सगळं
सगळंच आणि बरच चवदार पण नाही आहे सगळ्या हायब्रीड अन्न माझ्यान तरी आहे ना
आणि सगळं असं केमिकल युक्तच आहे काय असं पहिल्यागत फ्रेश आहे का खाणं
नाहीच ना आताथ गावाला आहे तर मग ते तांदूळचा भाजी कंबरडं भाजी आणली आही ती सराट्याचे खाल्ले काईकडे आ आमच्या तर तिथ येपर्यंत पाणी मारून
गेला गेलं ती हा्
सगळं सत्व देऊन जात ते पत्ता पण मडजन आहे तर दारात गेलेत पररागशी पोहे केले कांदा फोडले टाकला दरवाजात गेले कडपत्त्याची काडी ओढून आणली असा ताजा ताजा वास ताजा ताजा फोडणी एकदम झाडावरची डाळ डायरेक्ट कड ईत भारी लागली ते पोहे अच्छा
आणि का सांगा ना सीटीतट सगळं म्हणजे बाजारात दोन दिवसाचे भाजी पाला असतो तेोच घेऊन यायला लागतो आपल्याला
हम ते कसे भरतात ते ते लोकांचे हात कसे असतात काय किती धुतल तरी वाटतच ना आपल्याला
हो
त्या ते कस फेकून देतात पोतीच्या पोती ह्याच्यामध्ये मध्ये
फवार वगैरे केलेले असते कीटनाशकांसाठी
ते
ते घर पिक म्हणजे आपल्या शेतात पिकलेलं खायला वेगळीच गोष्ट आहे
बुजय तुसला
त्यामुळेग गावाकडची मजाच वेगळी
खरा आहे गड्या सिटी ते यावं काय म्हणतात त्याला चार दिवस सिटी फिरायला ठीक आहे
हा
आमच्याकडे आले ना लोक आता कसं राहता बाबा तुम्ही कसली गर्दी मरणाची त्या लोकल ट्रेनला नेम आणि मग मग मग काढव टॅक्सीला पैसे तुम्हाला ठरवून ते वा परतेेत माझ्याकडे आले रे नातेवाईक पण बघायचं सगळासनी गेट वेल बघायचं समु कत्र बघायचंय अमकं बघायचय बसने पस्तीस हजारच ट्रेन नाहीतर मग त काढ टॅक्सीला पैसे चाल तुम्हाला लाखवून आणते मुंबईत जेवण खाणं करा त्यांना साडी चोळी ने तो आणि परत अजून टॅक्सीचा खर्च कोण करत बसले
हा
आपल्या संसार आहेच ना बरं त्यांचं काय काम नसतं फि
करतात पण
झा हे झालं कर झालं ना मिनट के छान वाटलंय हा